हॅलो
हा बोला की, जेवणं तेन?
हो आवरलं तुझ?
जेवलो बघा आता काम अजून पडल्यात
हा हा. काय म्हणतेस आणि? हा जरा वायरल घरांच्या परडीसाठी त्यानी आता हा ड्रेसिंग प्रूप मग त्यांनी आत गेलेत.
म्हणजे शाळेची खरेदी होय.
हा. त्याला थोडा वेळ लावणार नाही गर्दी भरपूर झाल्या मग मी म्हंटलं बाहेरच बस ते तुम्ही जाऊन बघून या म्हटलं कसं कसं काय काय. म्हणजे थोड्या थोड्या वस्तूवर डिस्काउंट पण चालू आहे ना.
तिथं होय. ते सांगलीत पण कुठतं सेल चालूय बघा लहान मुलांचं काय जयसिंगपूरमध्ये काय माहिती. त्याची रीलच बघितली होती.
हो काय कुठं ओ?
कुठं सांगलीत काय जयसिंगपूर मध्ये काय माहितीय काय एवढं माहिती नाही आमचं काय अजून बारकाच आहे.
हा हा मग आम्हाला पैसे जरा जास्त खरेदी करायची असते ना जास्त सामान लागतं. त्याच्यासाठी जरा डिस्काउट वगैर मिळाल तर बरं पडत.
हा वह्या तेन एकदम घेताय का त्यांच्या.
हा एकदमच घेते. मग हेनी जरा जाऊन बघुन चेक करून येतो म्हटलं पहिला मग तोपर्यंत म्हटलं कॉल करूया.
हा हा. आणि आज हे नाही का मग स्वयंपाक आवरला डबा तेन भरल काकींच जेवलो तिथंच बसून बाळाला चारलं म्हणून फोन मगाशी उचलला नव्हता.
बर. हा. काय म्हणतीस आणि?
काय नाही बघ, स्पेशल काय नाही. ते हे केले त चपटी पापडी मसरू डाळ असते ना. हम्म पिवळी पिवळी मसूर डाळ म्हणतेात त्याला.
नाही केशरी रंगाची असत्या.
केसरी हिगड पिवळी पण आहे. पिवळी ते लगेचच त्या अ लगे कांदा टाकून घाातलं ना ते मसूर डाळीपेक्षा ती छान लागते. त्याची उसळं
हो, लगेच तू काय नवीन नवीनच सांगाल्यास. आमच्याकडे मिळत नाही ओ ते, ते पोहे पण मगाशी ओलेच.
हा हा पोहे नवरत असते का तुमचं? हम जरा म्हणजे ते विकायला म्हणजे असं ना ते कारखान्यातूनच विकायला ती माणसं येतात.
हा हा हा. आणि काय मग?
म्हणतान ब जेवलो मग भाकरी केल्यात दही उ सळ, भाकरी, चपाती मसाला भात होता. ते खाल्लो. पसारा पडलाय तसंच धुनं धुवावं म्हटलं बोलत बोलत आता आधी.
हा हा. धून धुवायला कुठे लांब जायला लागते काय बाहेर. हा हा हा. ते हे विचारायच होतं. जेवन मग करून आली मी ते काय म्हणतात. त्याला लक्षातच येईना बघ मगाशी लक्षात आलेली माझ्या. हा.
अख्खा मसूर तेन कसं करताय?
आख्खा मसूर करतोय तू कस करत्यास? तु कशी कर
अख्खा मसूर शिजवून घेतोय आधी आणि त्याला कांदा टोमॅटोची प्युरी करूनच असं करतोय. मलाईच अस हा. हा शिजवून घेऊ नंतर ते कांदा टोमॅटो भाजायचं.
हा आलं लसणाची पेस्ट करून हा मी काय आलं लसणाची पेस्ट घरी कधीच करत नाही म्हणजे कधी केलीच नाही. आमच्या इथ तयार मिळत हा मिळत्या.
ती काय किती वेळ वापरताय मग ती?
दोन वेळा. दोन चमचे त्याच्यात असत्याच. दोन चमचे होतेस कि त्या पॅकेट मध्ये एक एक चमचा दोनवेळा दोन भाज्यात किंवा मसाला भात वगैरे वा प्राय येतंय.
हा ह छान होते होय होय आमचं हे नी ते चिकन तेन करताना आणत्यात घरी.
हा तू मग इतर वेळ घरीच करतेस काय?
काय ते? हा घरीच करतोय. म्हणजे लसूणचा चेचतोय आणि त्यातच मग आल चेचतोय परत.
हा.
जात हा जास्त. ह कसं करते मग? कांदा टोमॅटो बारीक करते ना? त्यातनच बारीक करते असं पण करतोय.
हो ते पण सोपं पडत. मी पण तसंच करतोय पण कस शक्यत आलं जास्त करून नसते असते.
हा नाही ते भारी आहे. ना पुढे आणून. आमचं कस खेळ हा खेडबाग असल्यामुळे एवढं काय नाहीत ओ सोई आणि एकदम पण आपण आणुन ठेवू शकत नाही ना? हा खराब होते.
हं तू पॅकेट मधले असे मसाले वापरतेस?
अ पॅकेटमधले नाही. अ ते हे म्हणताय का? असं, ते चिकन मसाला, मटण मसाला तसला काय? हो ते गरम हा ते वापरते गरम मसा ला, गोडा मसाला ते वाप रते. आता सकाळीच अख्खा मसुरच पॅ केट आणलेलं होत. कधी आधी आण होत काकीने मसाल्याच. मग आमचात सारख असते ना? का मसूर हे्याज म्हणते कर्ज तिथंच. ह् ते घालून घेतलं. नंतर उडदाची डाळ एक एक किलो भर होईल एवढी हुडदाची डाळे खरं चाल आहे ना त्याला? मग ते काय भिजत घातल्यावर साल जातेच की त्याची. हे ज म्हणले तर मे मेदू वडा करायला किंवा इडली आंबोईला होतय मग ती आणि घेतली हा.
चालतय की. ते आता परवा दिवशीच आमच्या दारवर एक गाडी त्यात सगळे मसाले सगळं अस शोधणं भांड्या चोता हे क्लिपा टिकल्या म्हणजे, अशी गाडी येत्या दारावर हा. नाही हा दहा द रुपच पाकीट होते पण त्याचा मी तुला सांगतो वेलची पावडर जायफळ पावडर, दालचीन पावडर, लवंग पावडर अशा सगळ्या मसाल्यांची पावडर
पावडर ह.
पहिल्यांदाच बघितली मी. म्हणजे थोडेफार होते धन धन्या पावडर तेन आसत्या. पण दालचिनी, लवंग हे पण बघितलं मी नवीन आणल्यान.
हा हा.
नाही ते स्वस्त पडतय अह आमच्या इथे पण ते गाडा विकायला येतो मसाल्यांचा दर रविवारी.
हा हा. आवाज लयी यायलागलाय.
हा हा कुठं इकड न का?
नाही. माझ्याकड आवाज आहे. मी बाहेर जाते थांब. बोल की, पाच मिनिट बोल. हा वेळच्यावेळी
काय ते?
सवय नाही तिथं
हॅलो, हॅलो बोल.
हा बोला कि तिथं कस बारा एक वाजता जेवतोय. काम आवरल्या शाळेतने जाऊन आल्यावर सवय झाल्या आणि हिचं काय नाही उठल्यापासून आता बस सलोयच बघा नसत काय कांदा त्याने चिरून दिला मुलग्याला जेवय घातलं, अंघोळ घातलं एवढंच केलं. दुन्ह भांडि तेवढ आता करायचं निवांत गेलीत काकीतेन?
आता कधी येतात त्या?
आता सहा वाजता, मग आज आमच्या गावच ते आठवडी बाजा र नाही हम्म मग संध्याकाळी भात तेन करून ठेव म्हंटल्या. बाजारला जाऊया आल्यावर भा करी तेन करतो मग
हा
संध्याकाळी असतो इथं सहाच्या पुढे बाजार. नाही मुलगी नाही दोन मुलं. च आहे.
हा होता चांगले ना. ह ह मग आईच्या आठवन येते नसेल.
कधीच नाही. आणि तिथं पण तसच आहे ना आतिला पण दोन मुलंच आहेत.
हा तेच. नशिबाई आहे तर तेवढ जास् तेवढीच नशिबवान हाईस. हम हम हा.
मुलग्याला तर काय कमी नाही बघा त्याला जाईल तेव्हा कपडे हे ते सारखं चालू असते.
सगळीकडं.
जातोय की मावशीकडेच गेल तो मावशी जमकंडीतच आहे ना. मध्ये सुट्टीला गेल तर तेव्हा आपण दादान कप डे तेन आणली.
जायल तेव्हा त्याला हजार दोन हजार रुपये देतात हातात.
हा.
त्याची बेशी केल्या आम्ही त्याचे पैसे दिलेला असं खर्च नाही त्याची त्याची बेशशी केल्या त्याच्या बेशी त्याचं पैसे.
होयच कि म्हणजे एकदम म्हणजे काहीत वस्तूत येत्या.
ते ज आम्ही कानातलं घेतलो दोडक तेव्हा तसच केलं कि. बिशी फोडली बिशी तेव्हा काही बिशी नव्हती खर मी साठवलं होतं एका पॅ- केट मध्ये, तेव्हा पण एक सात आठ हजार रुपये साठले होते. तुझ जलंबल्यापासनं दिलेलं हा. तिकडची मामा त्यांच्या तिकडची कशी जरा श्रीमंत आहेतेत ना येईल तेव्हा पाचशे हजार रुपये
हा हा हा.
मग ते साठवून साठवून तेवढं साठलं होतं मग ते कानातलं भैयांन आधी केलं ते पाच हजारचं केलं त. म्हणजे मुद्दी घाठली नव्हते आम्ही डायरेक्ट हेन
हा.
त गुंड असल्यालाच केलत मुद्दीला कस खाली डिस्को खडा असतो ना तसं नव्हतं केलं. तना ना भारी
हा हा. आणि त्या
ऊन झाले ऊन झाले की काम नको पडते आमचं तिथं सावलीत बसून आहे सगळं.
हा होय. म्हणून ऊन जायच्या आधी धूतलेलं बर.
गोळी होत नाहीत ना लवकर हा चालते बर.